हम्म.
काय करल्यास?
काय बसलो याचीवालली आता शाळेस ना इमू ला जार भात चारला आता सपरशंद हे सीताफळ खायला.
आवडतय सीतापळ तिला
हम्म म्हच्या झाडाला लागलं तिथं बाहेर पेक केलेलं
उरग काम स कती पेडले. अछछ आलीत की साडेबाराला सुटेतेय.
हम् हम.
काय देऊ काय देऊ अस लाव की ग. तीस
काय नय नाही म्ह
कसं चालूय
हो काय मस्त चालूय आज का आला नाही म्हणा
आला नाही
हम ह
का ग मी माझ काल क तीन अस टास्क झालतात आणि दोन तर लागलच नाही झिरो झिरो सेकंद लागलां तरी पण ते सबमिट कस काय झालं ग
हा मग ते झालं कि झिरो झिरो माझ्या त दहा होत शिकवायल होते दहा का अकरा जीरो वर कट झाले हा पल्लीच सगळं लावल ते झिरो वर कड झालेलंच हो
माझ तिजं नाही तिजा माझा एक जिरोवर झाला आणि तुला एकदा केल तो मगाशी तो पण तू तरो ऑनलाईन नव्हतीच पडता अजून मी केलता असं तो पण झिरो वरच झाला
तसं काय बोललेय की ग आपण खरं
त्याज्या आधी मी केलत ग पहिलाला
हा हा हा ह बघ काय करायचं मला पण आत्ताच कळाले ते
ह
ह झिरोवर कट जातयं की नाही तिथे पेन्सिलचा नंबर पशी पेन्सिलच चिन्ह असते ते पेन्सिल वर हे करून परत कॉल केलस की होते वाढते बघ
काय देऊ काय त्या पल्लीच पण होणार नाही र नुसता बॉटल घेऊन ये जा होय ती बाहेर आली तरी पण झालं नाही म्हनालती बाय पहिला मी कार्ड चेंज करते
हम् व एअरटेल करनार नाही वटाना हे तर ठेव खालचं पडलेलं खायच नाही
तरी आम्हाला कधीपर्यंत सबमिट करायला लागेल
ते का अजून काय सांगित नाही मग आम्हाला सोमवार सांगितलेलं आज वार मंगळवार आज झालं माझं काय प्रॉब्लेम झालं नाही हम् हॅलो हॅलो हॅलो